हॅलो
हॅलो
हां बोला ताई
काय करताय?
काय नाही चालय आता स्वयंपाकाची तयारी म्हटल आता कुठला स्वयंपाक करावा पोरांचे तर लई ताण राहतो दररोज वेगवेगळ लागत पोरांना खायला.
हो आणि लय अवघड होत. मम्मी दि दिच्या बाळाला आणायला गेलीना.
हो का?
हा तिला म्हंलं जा स कालचान तो आला नाही ना. पाऊस असल्यामुळ त्याला घेऊन येजाज आज. थोडस म्हंटलं मग गेले त्याला आणायला आता ते आली की स्वयंपाक करणार.
हो का? हम्.
बस मम्मीकडे आले की तेवढाच आराम भेटतो ना.
हो, मग मुलांच्या डिमांड बि लय वेगवेगळ्या असत हो. चालत नाही त्यांना भाजीपोळी वेगळंच काही लागत, न हा. तेच तर मग काही वेगळा पदार्थ केला क नाही आताच पावसाळ्याचा?
नाही ना, काहीच नाही आता बेंदूर आलाय बघा. उद्या, उद्या म्हणलं तिला कर कापण्या वगैरे त्या. चकली कापण्या. तर ती म्हणली परवा करायच्या मग आता शनिवारी तिला कामाला सुट्टी असणार ना.
हा हा हा.
हो म्हणली शनिवारी करते बर म्हटलं कर मग आता शनिवारी ती बेंदूर आला ना, आमचा सोमवारी बेंदूर आहे.
हम् हम् बिंदू, म्हणजे काय असतं ते?
अ तुमच्याकडे कसं ते बैल पोळा असतो.
हो हो हो हो.
हा तस सेम.
हो का?
हा म्हणजे बैल पोळ्या वगैरे करायच्या आदल्या दिवशी धपाटी करायची. मग ते बैल अ ज्वारीत वगैरे ठेवायची, पुजायची आदल्या दिवशी. गोंडे वगैरे बांधायच त्यासनी. मग परत दुसऱ्या दिवशी पोळ्या करायच्या, बैलांना सजवायच स अंघोळ वगैरे घालून चारा वगैरे घालून, आणि त्यां सजून मग त्यासनी पुजायचं. नैवेद्य चारायचं आणि परत मग सगळे देवासनी वगैरे नैवेद्य दाखवून तेसनी, देवाचं दर्शन देऊन मग घरी आणतात. मग काही जण आपल्याप्रमाणे, काहींना आवड असते मिरवणूक काढायची. मग डीजे वगैरे सांगून मिरवणूक काढतात.
हा, तेच मी म्हंटलं हा मी पहिल्यांदाच ऐ कल ना हे बेंदूरच, म्हणजे शब्द वेगळा आहे फक्त पण संण तोच हायबा असं.
संण तोच आहे. हम्म, तुमच्याकडे आणि आत्ता नसतय ना. काहीतरी सप्टेंबर महिन्यात करतात ना?
हा, ऑगस्टमध्ये म्हणजे. कधी आपली गणती बसायची आदी होतो पोळा असं.
हा.
म्हणजे कसं, ते काय हं, हा हा हा. मग ते त्याला मस्त सजवायचं, त्याला रंगरंगोटी करता शिंग
हा. आमच्याकडं कसं असायच पहिलं, की बेंद्राची बेंदर बिंदूर झाल्यानंतरच जास्त करून पेरण्या व्हायच्या त्या टायमिंगला, पहिल्या हेज्यात. कस बेंद्राच्या वेळे कायचा पाऊस पडतोय, पडेल का नाही? पडेल का नाही? मग इथनच पेरण्या मेण चालू व्हायच्या. बेंद्राच्या पासूनच. बेंद्रा दिवशी ती पेरणी करतात. खुरप खुरूप घेतात, ते फिरतात, त्यातने मग धान्य टाकतात. असं छानपैकी असतय, बघायसारखं असतय. आता पण पहिल्यासारख्या कोणाची आता बैलच राहिली नाहीत म्हणा.
नाही आवो सगळे हे यंत्र आलेत. सगळ टॅक्टरनी आणि यानीच नांगरणी, वखरणी सगळं. त्यांनीच होतय. टॅक्टरच्या यानीच.
आमच्याकडे तर हातानच टोकतात, सरी पाडतात आण हातान टोकतात. मग ऊस आणि भुईमुग. मग मका, चवाळ ह्या असत ना. मग जास्त करून हातानेच टोकतात. कोण आता असं म्हणजे नांगरात वगैरे बसत नाही.
हम्म, हम्म, हम्म, हम्म.
ट्रॅक्टर पुन्हा पण नाही ते नांगरत. आणि बैलांनी पण नाही. सरी पडायचं टॅ कटरननं. टुकून घ्यायच हातान.
हा हा हा. नाही आमच्या इकडं कसं, आता हे टॅक्टर वगैरे निघाले. आमच्या करून जास्त करून द्राक्ष शेती कां दा हे पिकत जास्त. गहू, हरभर असं. त्याच्यामुळे ते चालतं सगळं. आणि आताच शेतीची काम चालू पण हा पाऊस बी काही सुधरू देत नाही.
हा. द्राक्ष म्हणलं की आता नसलेच मग द्राक्ष तुमच्याकडे हाय ना? शे ना. आता काय असतय? पावसाळ्या जास्त करून? केले
क
काय काय काय? आवाज आडकला.
हा सायबी साईल येतोय का? हा सयबीन, गहू.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
त्याची तयारी चालू होती. टमाटे परत. टमाटे लावतात.
हा पण पावसान खराब होत नाहीत? टमॅटो वगैरे. टमॅटो वगैरे खराब होत नाहीत पावसाने?
नाही नाही आग रोप लावेल चालतात. पेरी
हा हा हा.
ते रोप असतात ना लावून. मग नंतर हा मग ते पेरनी चालू राहती. आणि दिवच्या आस पास मग निघायला लागता. द्राक्ष तसे हा ज्या जानेवारी, फेब्रुवारीच्या आसपास द्राक्ष निघतात.
हा आणि हे आधीसार कोण द्राक्ष पण जास्त खात नाही हाय ना.
नाही राहतच नाही. होतच नाही या दिवसात. द्राक्ष, म्हणजे ते कटिंग वगैरे चालू असतं. त्याला औषध देणं. त्याच्या ते काही खराब पानं वगैरे असतात. ते काढून टाकायचं.
हु-हु छोटी झाडं असतात का, आपलं लिंबू -च झाड कसं असतं तसंच असतंय का मोठं असतं.
अं तसंच असतं ओ पण ते वेली सारखं असतं ना म त्याला ते तार कमपाऊंड करत ते प्रत्येक याला खांब लावता अण् वरती त्याला तार कंपाऊंड सारखं बांधला ला अस द्राक्षाची वेल.
हा का
हा म्हजे वेली सारखंच येतं ते अं गं असं मस्त त्याला लटकता खाली घड.
आणि त्याच कसं म्हणजे रोप बी असतंय का द्राक्षाचं रोप.
नई-नई रोप रोप असतं रोप. रोप लावता अगोदर, हां रोप लावतात. म ते एकदा वाढलं चांगलं का म त्याचं परत मंग पाहायचं कामच नई, स पाच सहा वर्ष जातं वाटत एक बाग. जास्त दिवस जातो म्हजे कसा अस्तो त्याच्यावरे न. त्याला श् खतंबितं स् कटिंग डिपिंग वगैरे वेळेवर झालं पायजे. त्याचे परत शेंडे कापतात द्राक्ष्
-ते असेल ना.
हा शेरी हाये पण मी आम्ही आज अजुन स्वतः केलेल नई आम्ही दुसना लावलेली वाव दाराला करायला. आम्ही इकडे असतो ना नाशिकला म ए इकडेच कामं-धंदे
पोटं भरायला पण शेती लावलेलीये वाऊदाराला असं
हं-हं
तुमचं कसं असत? तुम् पण स्वतः कता का शेती.
नाय आम्हाला शेतीच नाय ना त्यामुं आणि माझ्या मिस्टरांना हाय ते मग त्यांचे भाऊच करतात, आम्ही जातच नाही दोघं पण.
हा म आमचंई तसंचे वाऊ दराला लावून दिली अं गावावर जात असतो आम्ही ह-ह
आणि इकड आईकडे कशी असं अ रोजानंच आम्ही जात् -तोनं दुसऱ्याच्या शेतात मंग
हो तेच त नई आम्हीही स्वतः जात नई आम्ही इकडें आता हे काम करता. इकडं कंपनी-कंपनीतले कामं मग पोरांची शाळा वगैरे सगळे इकडं त्याच्यामुळे आम्ही पण काई जात नई ते वाऊदारच करतात शेती अणी् सासरे हाय अजून त्याच्यामुळं ते खंड बिंड काय असे- सासू सासरेच बघतात सगळं आमच्यापर्यंत काई येत नई अजून ह-ह
हा ते आपलं बरं पडतं न शेती कराय दिलं की. त्यातरी इकडं आपण काम आपलं काम पण चालू राहतं आणि शेती पण आपली व्यवस्थित राहते.
तेच त शेती बी काय पडीत राहत नई म शेती बी होते. आणि आपलं आपलं ले -करा बाळ्यांचं शिक्षण पाणीही होतं इकडं आपलं रोजी रोटी चालूय असं.
हो.. तेच न आणि कसं आपली श-शेती पण स्वच्छ राहते.
हम्म ते अशीच पडून रायली का ती शेती खराब हो ते म काांग्रेस उगतं गवत ते-
म्हणजे ते कसं जास्त करून. जे नको असलेलंच ते म्हणतात ना तन
हम्म हा ताणा वाढता परत हे बाबळी. बाबळी वगैरे काटे- काटवण वाढतं ना जास्त.
हो.
त्याच्याचमुळे मगात आ्ही नाही करत सासरेच बघतात सगळं म जेव्हा आपल्याकडील. तेव्हा करूया आपण हा.
हो आपली वेळ आहेच अजून आता पोर शिक्ष- क्षण वगैरे घेतात त्यांचं झालं की आपल्याला करायचंच आहे की शेवटी.
हा आणि शेतीशिवाय मज्जा पण नाही हो म ते. सनवार येतातच मग त्याच्यात असे तुमचे काय बिंदूर वगैरे असतात तर आमच्याकडे पोळा येतो बैल पोळा.
हा. ते कस सणाला आपण गेलो घरी तरी सणाचच आपल्याला उरकता उरक- त नाही सणाच तरी किती असतं माहित आहे ना. अखा दिवस त्याला पुरत नाही
या्या जावेशी बोल त्या जावेशी बोल.
हो आणि काम पण किती लागतं ना सण म्हणलं की.
मग आता गाव-गावी गेलं का कसं. हा पाहुून आला तो पाहुून आला त्याला चहा पाणी.
हो
किंवा जेवण तास लागत. आणि शहरास म्हणजे दारात पाण आला तर. हो ना तरी अजूनपर्यंत तर वेळ नाही आली शेती करायची आम्हाला. पण आमची इच्छा आहे ब जायचं आयुष्यात एक म्हजे शेवटाला का वायना जायच शेती करायची. अजून काय वाटत तुमचं शेतीच कस चाललय?
हा आता सध्या तरी सगळ्या पेरणी वगैरे झाल्या करून बघा.
हो ना आमच्या इकडंही झालं. पण मग हा पाऊस लेट आला ना आता म्हणजे असं कोंबावर आले- ते झाड दोन-दोन पानावर आले रोपण त्याच्यात पाणी आला आता ते खराब नको व्हायला.
हो तसच विषय झालाय पण जरा- भुईमुगाला कसा जास्त लवकर खराब नाहीत होत त्यामु काही प्रॉब्लेम नाही होणार आमच्याकडं तसं पाणी राहत नाही ना वावरात नाही सऱ्या असल्यामुळे बुंडावीने पाणी राहत नाही जर असं डायरेक्टली पेरलं की कसं त्यात पाणी राहून जातं.
ह. ते तर आहेच आमचं कसं ग मुळात आमच्या इकडची काळी जमीन आहे ना, बागायतदार लोकांची त्या आणि पाणी भरपूर आहे निफाड मध्ये. पण मग असं वरचा पाणी जास्त वेळ राहिला तर ते पिकं खराब होतात ना एक तर उशीरत. पेरण्या झाल्या आज ह्या वर्षी पाऊस नव्हता तर. इिकडून तिकडून पेरलं ना आता आला तर तो आता, नासाडी होईल होती लोकांची मग एकाची नाशडी होऊन जाते.
चालते मग करते मी तुम्हाला परत हा,
हो हो चालेल चालेल ठीक आहे ओके ठेवते मग बाय.
ह.